नमस्कार हा नमस्कार देदी काय करताय
मी घरी आहे तुम्ही काय करायला
मी पण का नाही काम करते फक्त चालू आहे जेवण वगैरे झालं तुमचं
नाही अजून तुमचं
अ नाही अजून थोड्या वेळाने
हा हा एकटे सात घरच हॅलो
हा बोला की
घरी एकटेचात
हॅलो
घरी एकटेच आहात काय म्हणलं
हा एकट म्हणजे फॅमिली आहे माझी मम्मी पप्पा मी
हा हा
तुमच्या घरी
मी मिस्टर दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी हा सासू सासरे आहेत फॅमिलीची होय
जॉब वगैरे करताय की हाऊस वाईफच आहे
नाही हाऊस वाईफच आहे जॉब काय नाही लहान मुलगा आहे काय तीन वर्षाचा
हा हा
मुलगी आहे सहा वर्षाची
अच्छा म्हणजे अजून छोटे अस ते
होय मुल.
हम् हम् बाकी मग सगळं कस?
काय नाही नव अता
ह हा.
हम् पाऊस आहे तुमच्या इकडें.
पाऊस नाही आज काल तर रात्री पडला आमच्याकडे त्यानंतर आज दिवसभर काय नाहीच आहे पाऊस तुमच्याकडे
आमच्या इकडे पण दिवसभर होता आता काय नाही.
हा हा पाऊस आता तर ह्या वेला पावसाळा असं वाटतच नाहीे पावसाळा एकदम. ण खप क आहे मागच्या वर्षी म्हणजे मे मध्येच पावसाळा चालू झाला होता आणि आता जुलै येऊन म्हणजे जुलै सुद्धा संपत आला तरी पाऊस नाहीे व्यवस्थित
होय आमच्या इकडे पण नाहीच पाऊसच नाही मध्ये थोडे दिवस पडला आता पूर्णच बंद आहे जरा पडतोय आणि पण बंद होतोय नाहीच यावेळेस
हो नाहीच आहे ना पसाळा असं झालं तर कसं व्हायचं पीक.
काय काम करतायचा.
मी जॉब करते ऍक्च्युली कंपनीमध्ये
हा हा.
हम् तर मग वर्क फ्रॉम होम असत पण माझ. आणि हा इथे पण ह कार्य ऍप वरती पण काम करते थोडसं म्हणजे इन्कम वगैरे वाढण्यास. साठी म्हणून
हा हा आता नवीन जॉईन केलायचा काय?
हो नवीन म्हणजे तसं बघायला गेलं तर दोन वर्ष मी काम करते कार्यामध्ये पण मला एवढे. टास्क भेटत नव्हते.
हा.
हा आता भेटलेत तसे मग मी करते. तुम्ही कधीपासून करताय यामध्ये काम
आ पंधरा दिवस झाले आत्ता पहिलाच टस् काय मला
हो काय?
ह.
ह हा हा फोन आ फ्रेंड चा हा टास्क पहिल्यांदाच आलेला आहे म्हणजे मला सुद्धा एवढं असं हा.
हम्म. म काय नाही निवांत
खुप
आ.
शिक्षण वगैरे म्हणजे असं तुम्ही ठरवय का की जॉब नाहीच करायच हाऊस वाईफस असं म्हणजे
नाही शिक्षण बारावी झाले की माझं.
हा हा.
अ थोडं काय नाही लव्ह मॅरेज आहे ना आमचं.
होय काय?
होय.
ह ह
इथलीच आहे मी सांगावचीच आहे माहेर बी सांगावचच आहे स असी सांगायचं आहे कागल तालुका. कोल्हापूर जिला हा.
हो माहिती.
हम् म्ह इथल्याच आहे मी प्रॉपर.
हा हा.
आम.
आणि काही नाही तेच माझ्या सुद्धा काम. माझ अक्षता आहे वर्क. फ्रॉम होम करते ना मी तर मग थोड जास्त वेळ बसाव लागते. काम करत लवकर काम संप त नाही वर्क फ्रॉम होम म्हणतो आपण असं म्हणजे सोपं वाटत. पण खूप काम करून घेतात ते हो हो एकदम म्हणजे सकाळी एकदा बसल्या. की रात्रच होऊन जाते काम संपायला.
हा हा आमचं काय नाही. हे एवढंच आत्ताच आहे हे पण करायचं नव्हतं जाऊ वय जरा प्रेशर द्यायला असू दे काय काम असते घरात बघ्या म्हंटलं करून काय होते.
हो नाही चांगलं आहे यामध्ये म्हणजे कमावून म्ह कमवता येते चांगलं ह्यामधून.
होय खरं प हे पण वेळ पण मिळायला पाहिजे लहान मुलगा आहे काय. आम त्याला फोनची सवय जास्त आहे सारखं उठलं सुटलं फोन फोन करत बसते.
नाही फोन नाही द्यायचा छोट्या मुलाना जास्त ह हा
तेस्न तेस्नी लहान असल्यापासून सवयच लागल्या.
हम्म ते कसं आपण आपल्यावरती आहे आपण कस त्या मुलांना आता म्हणजे हेच झालंय की आपण आहे ना पालक लोकच मोबाईल देतोय मुलांना की बाबा - काही खात नसेल तर घे मोबाईल बघ पण खा असं सगळं चालले ना. तर ते त्या छोट्या मुलांना पण सवय लागली आहे. तर त्याच्यामुळे ते लोक मोबाईल्स म्हणजे जास्त बघतात.
होय. मा.
हम्म काय नाही तुमच्याकडेच.
काय नाही निवांत दारात फिरायलावल आमि पण ति जिथे तर खेळायला लागलेत बाहेर पाऊस नाहीत आणि बाहेर खेळायला दोघ पण घरात बसत नाही तिथे नाही बाहेरच पाहिजे सारखं पाऊस पडाला की मग बाहेर येत नाही.
हम्म छोट्या मुलांना कळे.
मग.
हम्म काही नाही अम काही नाही कामच चाललं आहे सध्या.
हा हा.
अ ह घरातलं आहेत की ते
हा हा.
उम्म बाकी मग तुम्ही असं म्हणजे अ म्हणजे असं फक्त हे एवढंच काम करता आणि घरकाम वगैरे आपलं एवढंच. जेवण वगैरे बनवायच हम्म. तुम्हाला जर जेवणामध्ये स्पेशल मेनू कोणता येतोय म्हणजे नॉन व्हेज सोडून.
नॉन व्हेज मला नॉन व्हेज मध्ये मटन येतय बिर्याणी येत्या.
अ ह व्हेज मध्ये विचारते नॉन व्हेज नाही. नॉनव्हेज सोडून आ.
च्यात जास्त कोण खायत नाहीत. होय आमच्यात सगळ्याना नॉनव्हेजच लागते होय.
ह ह आम्ही प्युअर व्हेज आहे न.
हा हा आमच्यात व्हेज जास्त नाय. आमच्यात नाही कुणाल चालत नाही जास्त.
हो काय.
होय.
मग आठ दिवसातून दोन तीन वेळेस होत असेल कय.
होय बुधवारी शनिवारी चालूच असतय आमच्यात.
ह ह.
हम्म ठराविक वार आहेत त्या दिवशी आसतयच.
ओके.
हा हा माझा नंबर कोण दिला तुम्हास्नी?
नाही मला तुमचाच फोन येऊन गेला होता दुपारी.
हा हा त्याही हेनी लता ना माझा नम हम्म मग. काय आणि?
आणि काय नाही हाय हाय लग्न ठरलेलं आहे. ठरलेल आहे होय होय ठरलंय. आता जानेवारी मध्ये असणार ओ.
एंगेजमेंट झाल्या का काय?
हो हो एंगेजमेंट झाली आहे फक्त हा एक एकच मिनिटं हा काय माहिती हो पप्पा. . . आणि मग
हॅलो.
हॅलो.
हा मग जानेवारी मध्ये आहे होय?
हो.
तिकडं पुण्यालाच हाय का काय?
नाही नाही मी इकडच इकडचीच आहे कोल्हापूरची.
हा हा.
हम्म.
जॉब पुण्याला करताय होय?
हा जॉब पुण्याला असतोय माझ.
मग राहायला तिकड आहे साग का इथे कोल्हापूरमध्ये
इथे कोल्हापूरमध्येच आहे पण वर्क फ्रॉम होम असतंय ना आमचं तर मग घरीच बसून काम करतोय मी
हा हा
नाही लागत फक्त पुण्याला महिन्यातून पाच दिवस जावं लागत
हा हा
हम्म बाकी एवढ्या दिवस काय म्हणजे बाकीचे दिवस घरीच असते मग
हा कोल्हापूरमध्ये कुठे आहेसा
इकडे का
शिरोळ
हो
हॅलो
हॅलो बोला की
रेंज नाही का काय तुमास्नी
आहे की रेंज मला आवाज
हॅलो
मला डब्बल आवाज यायला लागलाय माझा मलाच यायला लागला
होय काय
होय न माग
तुम्ही सांगा अजून काही
मी
हा
मी काय आता आहे नव्ह फिरायला लागलोय
हा ह
म शिक्षण किती झाले तुमचं
माझ पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आधी माझं बीएससी नर्सिंग झालं त्यानंतर मी डायट्रिशनचा कोर्स केला
हा
हम्म
एकट्याच आहात
हो म्हणजे भाऊ आहे छोटा हो भाऊ आहे तो हा छोटा आहे त्याच तो आता जॉब करतो पण गव्हर्नमेंट जॉब आहे मी करते प्रायव्हेट मधून
हा हा हे काम कधी.
ह. हे आता दोन वर्ष आला आहे पण मला जास्त टास्क येत नव्हते. आत्ताच खूप एका वर्षानंतर आज चाललाय मला हा म्हणजे आत्ताच. सध्यामध्ये हा टास्क आलाय.
हा हा हा.
हम्म.
हा मग आणि काय?.
ठेऊ मग, करते परत हो.